हॅलो हॅलो काय पस्तीस लाखे लोक आहे काला
नाही नाही हो मोठा कांा आहे
मोष्टा कदा
टॅमेट पिसला गेलो या हळ बडाड बण तीसूरवीघ इंदूर बडाड
काही कालागलाय
हॅलो पहिला घ्यात जरा एका लाईने ना भेंडी विसला पाशरा आहे हॅलो
हा
बो ला कि हॅलो हॅलो हॅलो
हॅलो ना आवाज
हॅलो
तर ते हॅलो हॅलो